हो हो येते येते.
हा काय करताय झालं चहा पाणी?
हो हो झाला.
दिवस पण मोठ. ेतात ना आता खूप अस दिवस म्हणजे रात्र लहान आणि दिवस मोठी आहे त्याच्यामुळे का काय करावं दिवसभर तेच कळत नाही आता
हेच समजत नाही काय करायचे काही नाही.
हो ना संध्याकाळच ना बाकी कि तुमच काय म्हणत तिकडे वाटत.
वातावरण नििकळता दमटे थोडं.
हो ना ऊन खूप असल तिकड.
चवली हां.
हो ना इकडे पण गरम होतय खूप म्हणजे पावसाचंच काही हेच नाही. थोडेसे आभाळ येतात ढग दिसतात आताात पडेल म्हणून वाटतं पण कसलं काय पुन्हा तसंच होतं होत वा.
हम्म ह हम्म. देवाचं बी कस आहे जेव्हा हम्म. देवाच बी कसं आहे जसं पाऊ देवाचा बी जसं आहे तेव्हा पाऊस पडेल तेव्हा पडेल म्हणत देव.
हो आता आपण वाट बघायची आपल्या हातात काही नाहीय. तेच हा तुमच्याकडे हो का झाले का उन्हाळ्याची कामं
हो हो बनवले पापड वगैरे गह तांदूळाचे बनवले. मुरदाचे बनवले.
हम्म चांगलंय ते तेवढं उन्हाळ्याच त्या पिरियड मध्ये होन जातात सगळ्यांना वडी वगैरे अशी तुमच्याकडे ते वडी बनवतात का मुगाची वगैरे
हो ना बनवत ना.
अ फक्त मग काय काय टाकत तुम्ही मूग आणि चण्या ाळ असं असतं काही असतं का?
नाही मुगाची डाळ टाकायची, त्याच्यामध्ये दोन किलो,
हा हा,
जसं आपल्या हि शोबाणे आता, आपल्याला किती किलोच्या करायच्या पाच किलोच्या तीन किलोच्या,
अच्छा हां,
हम्म मग एक किलो मुगाची डाळ घ्यायची, तीन किलो कधी बनवायची राहिली तर,
अच्छा ह, आणि चण चवळी, ची घेत क तुम्ही अच्छ आमच्या कडये ना, अ मटकी किंवा ह्याची असते मग, बऱ्याचदा काय बोलत चण्याची डाळ वगैरे असते, सस्त,
चण्या चण्याची दाणी नटसण येतात, काही प्रसन प्रसन वळी येते,
अच्छा हां हां हां,
आम्ही चन्याची डाळण, इतकुशी घेतो जास्तनी घेतो, थोडशीच येतो मामूली नाही, तर मग नै बी घेतले तरी चांगलं असतं.
हो ना तेच चण्याच्या, गॅ त्याच्यामुळे थोडं हे हो, ना जड पडते ना ती, हा कडक येते, हो, हो, हो, छान लागते पण उन्हाळ्यातले, हे सगळे प्रकार म्हणजे, छ लोणचं. शेवया वगैे, तुमच्याकडे हाताची शेवा बनवता, की पाटावरच्या पूर्वी बनवायच्या बघा पाटावरच्या शेवया,
पाटवरच्या बी करतात, हातावरच्या बी करतात, दोघी आता कसं आहे, आता जसं जसं राहिले, तर माणूस आता चक्कीवर चालतो आता,
हो आता तर मशीनवरच, करून घेतात सगळे, पण चव नाही लागत ताई, प पहिले जशी लागायची, च म्हणजे बाया बसून, करायच्या अगदी मस्त गाणं वगैरे म्हणत करायचं. प्रत्येकाच्या घरी जाऊन, जाऊन ते आज तुझ्या घरच झालं तर उद्या माझ्या घरच असं, एकमेकीला मदत व्हायची सगळी, हा पण अ, आता तर काय ते मैद्याचे पण बनवायला लागले ना, त्याच्यामुळे काय चव नाही त्याला, गव्हाची तरी किती छान लागायचे त्या, म्हणजे अजून सुद्धा आई वगैरे, ज गावाकडे करतात, पण ते मशीन, चे वगैरे पापड वगैरे त्याला, अजिबात चव नये हाताने जे लाटलं वगैरे, फुटला जात ते पीठ, छान मस्तपैकी ते वेगच, चव लागते त्याला, मशीनच काय एवढं हे नसत ते हे,
ह,
हा हो आवड पण राही, वेळ पण व्हाय ते रा होतील कंटाळा नाही, यायच्या अ घर, माहेरवाशी मुली आल्या, असत त्यांच्या, साठी बनवायचं त्यांना द्यायचं, जाताना सगळं पापड, कोुरडाई वगैरे सगळं शेव वगैरे वडी,
हम्म हम्म हम्,
आता तर खूप म्हणजे बाजारात, खूप म्हणजे रेडीमेड प्रकार आलेले आहे बरेचसे, मुगाचे पापड, उर्धाचे पापड, कसले पोह्याचे तांदळाची आता तर मक्याची, पण करतात. ना गावाकडे वगैरे मक्का, मक्याच्या पिठाचे, हा,
नाही त्याची भाकरर बी चांगली लागते, पापड बी मस्त लागतात, त्याच्यां वड्या बी मस्त लागतात मकीच्या,
हो का, ह ह, अच्छा बाजरीचे बाजरीचे वडे वगैरे काय, असतात ना ते मध्ये ग मला, त्या खानदेशाकडे जास्त बाजरीचे वडे वगैरे असतात बघा काय बोलतात त्याला मला नाव नाही आठवत त्याला
लोक जास्त बनवतात ते बाजरीच्या वड्या
खारोडे का काहीतरी असतात ना काहीतरी गव्हाच्या चिकाचे खारोडे असतात का ते
हा ते गहूच्या चिकाच्या कुरडया म्हणतात
ह नाही ते असं म्हणजे वडी सारखंच असत तो प्रकार तळून खायचा गव्हाचं जे चीक निघतं ना आपल्या नंतर जे अ चीक काढल्यानंतर जे गव्हाचा चोथा असतो ना त्याचे बनवले जातं काहीतरी ते
हा बरोबर म्हणतायेत तुम्ही त चोथ्याचं निघतात
हा त्याला पण असं मला वाटतं काहीतरी चुलीवर भाजून तेल आणि तिखट मीठ लावून खातात बऱ्याच गावाकडे
हा मस्त लागत ना ते पण
हो छान लागतं ते पण पण आता बरं मग रेडीमेड शहरामध्ये हे सगळे प्रकार नाही मिळत ना खायला गावा कडेच मिळतात सगळे
लोकांना टाईम नाही हो
वेळ नाही आणि कस सगळं मिळतं मुली पण काय जास्त कोणी हे नाही घालत कशाला मी ना रेडीमेड घेऊन घ्या पैसे द्या अन घ्या असं झालंय
हो हो खरी गोष्ट आहेे ताई
तेचं ना अगदी परदेशात मुली म्हणजे गेलेल्या आहेत ज्या त्या येतात माहेरी घेऊन जातात इकडंनं बनवून वगैरे असं ते लोणचं वगैरे तुमच्याकडे तुम्ही बनवतात लोणचं वगैरे
हो आम्ही तर घरीच बनवतो ताई लोणचं पापड आता गहू तांदूळा पापड बनवले मी लोणचं बनवायचं बाकी आता हे घर बांधकाम चालू आहे ना मग आता हे काय म्हणतात ते जाऊ दे या वर्षी जाऊ दे लोणचं नको बनवू पुढच्या वर्षी
त्याच पण आधी किती ते कापायला कैऱ्या वगैरे फोडायला बा माणसं लागायची आधी बोलून आणायची घ
हो ना हो ना आता तर बजारामध्ये कापून मिळून जातात
हो रेडीमेड मिळतं हो ते पण मिळतात ना जे कापलेलेच मिळतात अगदी फोडी केलेल्या मिळतायेत ते
तेचं ना तेचं ना आईकडेच जाशील तर आई देऊन देईल थोडेफार म्हटलं जाऊ दे मग मग मी काही एवढं लक्ष दिलं नाही फक्त पापड बनवले गहू तांदुळाचे आणि उडदाचे पापड बनवले
हो ते लागतातच आपण किती हो लागतेच लागतेच खिचडीला वगैरे लागतात ना तर आता काय आपले सण बिन आले तर तळून खायला मुलांना तर आवडतातच छान लागतात ते तांदळाचे तर खूपच सुरे छान लागतात नागलीचे वगैरे खूप मस्त लागतात
हो मस्त वाट लागतात ते नागल्याचे जास्त भारी लागतात अजून
हो आता काय आंब्याचा सीझन पण संपायला आला पाऊस बिल पडेल तो काय आता न रस तोपर्यंत खाऊन घ्या
हो ना हो ना हो ना
ह बाकी मग वर्षभर टिकवायला
हो नाही एकदा नवीन नवीनच खान अजून आता बस हेच रेसिपी मग आपले नागलीचे पापडं उडदाचे पापडं अ गहू तांदळाचे पापडं कुरडया
फकुलड
हम्म हा
आणि उ उपवासाचे वगैरे पण बनवत असतात ना वेफर्स वगैरे, असे बटाट्याचे वेफर्सट चकल्या वगैरे
चकल्या आपल्या हे भगरच्या चकल्या
हो का भगरचे पण म्हणतात का?
हा भगरच्या बी म्हणतात ना, आपले बगर असते ना बटाटे हम् नाही बटाटे असतात ना बटाटे वापून घ्यायचे. आणि त्याच्यामध्ये आपली बगर असते बगर बगर धोन हा थोडशी असं नॉर्मल करायची तिला अर्धीच शिजवायचे जास्त नाही शिजवायची.
अच्छा
थोडीशी नसती नॉर्मल आणि मग त्या बटाट्यांमध्ये टाकून द्यायची तिला म्हणजे बटाटे आणि ती बघर असे कलसून घ्यायची. कढाई म मग जस आपण ते चॉकलेट ो ना तसं टाकायं मग तिला,
हा हा हम हा
मत मस्त येतात जिरं वगैरे टाकून त्याच्यामध्ये चटणी वगैरे टाकून मीठ
अ हम्म हम्म आता काय आता श्रावण चालू झाल्यावर सुरु होऊन जातील सगळे उपवास वगैरे मग कामात येतील ते, ऊन हो ना ऊन आहे तोपर्यंत करून घ्या एकादशी हे ते सगळं आता चालू होऊन जाईल मग पंढरपूरचे पण आपले उपास श्रावण महिन्याचे चालू होून जातील आता
हो आणि पोरांच्या येव्हा येव्हा नाही तळले जातात ते चल म्मी करून द लवकर आणि ते राहिले ना खाऊश मग आपल्यालाी करू वाटत असे.
हा आणि कसं भाजी वगैरे काही नसली की पापडचा खोडा वगैरे ते करतात का तुम्ही आम त्याच्याकडे खूप खाल्ला जातो पापडचा चूर ते लसूण वगैरे टाकून पापड भाजून ते नाही का लसणाची चटणी कुसकरून वगैरे
हा ते उडदाच्या पापडचा खुडा
कोडदच्या पापडचा खोडा, नागलीचा पण चांगला लागतो.
हम्म मस्त लागत तो बी
हो भाजी काही नसली की ते जरी घेतलं ना तरी छान वाटत.
हम्म आणि या दिवसाचे लोणचं, चटणी पोळी मस्त लागतय नवीन नवीन नवी
बा बा आता संध्याकाळचा मेनू तोचत खिचडी आणि लोणच पापड संध्याकाळच तर बरच आमच्याकडे तेच असतं. म्हणजे तेच का चांगलं वाटत हो खीचडी सोबत तर नंतर मग जेव्हा संपायला येतात ना तेव्हा आठवून येते मग ह्याला म्हणजे जेव्हा नसतात काय घरामध्ये तर
ह
आठवण येते मग पाहिजे म्हणून खायला काहीतरी
आपले जीभ इतकी चटुरी ना आपल्याला सगळंच आवडतं. हे नाही ते ते नाही ते ते नाही ते पण अ पहिल्यापेक्षा चांगलंय म बनून आता हे गह तांदुळाचे पापड पहिले बनवायचे बीनी लोक तसरी बनवायला लागले बाया एक मेकाचे बघून पण आता मस्त येतात आता पुड्या वगैरे टाकून तर एकदम भारी येतात आ
गवचे का?
हा गहू तांदूळ
मिक्स असतं का दोन्ही मिक्स असतं का गहू, तांदूळ?
दोघे मिक्स असत त्याच्यामध्ये तांदूळ एक तांदूळ जर ते तीन किलो तांदूळ घेतले तर त्याच्यामध्ये एक किलो गहू टाकायची.
अच्छा.
हम्म.
हे पहिल्यांदा ऐकते पहिल्यांदा ऐकते मी गहऊ तांदळाचे पापड म्हणून
हो. ते भाजून खायला मस्त लागत.
हम्म हम् हम्.
तुम्ही कधी ऐकले नसतील आणि कधी खाल्लं पण नसेल.
नाही ना नाही मी पहिल्यांदाच ऐकते गहू तांदळाचे म्हणजे तांदळाचे बघित खाल्ले वगैरे
हम्म हम्म.
गहू, तांदूळ मिक्स नाही माहिती मला पहिल्यांदाच हे
तांदूळ चार किलो आणि त्याच्यामध्ये एक किलो गहू.
हो का? आता मी म एक एका ठिकाणी ऐकलं की ते रव्याच्या कुरड्या पण बनवत रव्याचे हो रवा म्हणजे हा मी पहिल्यांदाच ऐकलं रवायचे आपल्याकडे साध्या गववा्हाचे वगैरे चिकायचे व असतात. पण पण त्यांच्याकडे ना रवा वगैरे असं फुलवून आपल्या सेम प्रोसेसमध्येध्ये आपण जसं बनवतो गव्हाच्या कुरडया तसंच बनवतात ते पण पण त्याला जास्त म्हणजे भाज हे आपलं तीन दिवस नाही ठेवत एका दिवसात ते करून मग होऊन जात म्हणे ते छान लागतं म्हणे. ते
चाले तई धन्यवाद.
चालेल तई आपला हा वेळ चालला धन्यवाद आ त छान माहिती दिली तुम्ही.
हा.